हॅलो हा येते आवाज.
हा बोला ना हा. तुम्ही ते झाड संमेलनाविषयी माहिती सांगणार होत ना?
हो हो हो.
हा त्याच थोडक्यात सांगतात?
होय होय होय एक चार साडेचाला उद्घाटन असेल आणि पुरस्कार आधी ओळख होणार सगळ्यांची
हम् हम
नंतर काही पुरस्कार पण काढलेत आपण ज्यांनी खूप झाडं लावलीत वगैरे अशाणा पहिला पुरस्कार त्या सयाजीलाच आहे. आणि जी संमलन ज्या ठिकाणी होतय ते अ दे नगर अ जिल्ह्यातलं देहरे गाव आहे. शिर्डी रोड ला तर ते मनगाव अ नाव दिलंय कारण अ ते मनाच्या आजारावर म्हणजे मनोरुग्ण आहेत ना त्यांच ते दवाखाना आहे मोठा. म्हणून मनाचे गाव म्हणून मनगाव असं नाव दिलय त्या दवाखान्याला तर ते पण असं मोठं दहा दहा एकरावरती दवाखाना आणि ते जागा आहे. म्हणून तिथे जास्त जागा आहे तर जास्त झाडं लावूया म्हणून हजार झाडं लावायचं ठरवलं.
अच्छा नाही अ या झाड संमेलनाची मूळ संकल्पना काय म्हणजे.
हम् ह हम् ह.
किती झाडं दरवर्षी लावायचे कुठे लावायचे वर्षातून किती वेळा
जिथे आपल्याला बोलवतील ना आमच्याकडे जागा आहे बवा आम्हाला झाडं द्या. तर तुमची माणसं पाठवा जसंही आम्हाला सांगतील तसं आम्ही त्यांना ती ज जमेल तशी मदत करणार. असे ठरोवे आश म ते खड्डे वागळे वगैरे काढून ठेवतील. अ त्यांना मनुष्यबळ पाहिजे असेल तर मग आपली मुलं पाठवायची. त्यांची राहण्याची खज सोय करा. पाहिजे मग एवढं करण्यापेक्षा तुम्ही गावातच मुलं तयार करा ना असंही सांगतो. आणि झाड पाहिजे असेल तर मग हा कमी दरात देते का मग त्यांचे संपर्क क्रमांक द्यायचे त्यांना की यांच्याकडून घ्या. तर मी तुम्हाला कमी दरात देेत ये असं.
हा नाही चांगली सं म्हणजे संकल्पना चांगली भविष्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे आणि मूळ म्हणजे कमी खर्चात होऊ शकतं छान आहे की नाही त्याच्यासाठी काही स्पेशल पार्क.
करू शकतो गावां ठरवलं तर नाहीच ना सामूहिकरित्या श्रमदान केलं खड्डे काढले झाड आणली वर्गणी. तुमच्या गावासाठी तुम्हालाच करायचंय ना
हो मग. आता या वर्षी पाऊस पडला नाही तर किती हे झालं होत.
हो मग कश टांगले. जीव लोकांचे.
मग एक वेळेस ते पाण्यात बुडून चालतं पण बिन पाण्याचं कसं होणार. नाही का आपलं तर झालंय. नाही ते मुरायला हेच ठेवलं नाहीये ना हॅलो.
हो ना मुलाला जागच नाही सगळं सिमेटने पॅक करून टाकलंय.
हो थोडस.
हम्म एक व्हिडिओ पाहिला मी ते खरमरेसर का ख सरमटेसर कायतरी आहेत फेसबुकला म रमेश खरमटे असं काहीतरी. तर ते आणि त्यांच्या बायकोन एका डोंगरावर काय तरी दोनशे चरी. खड्डे खाल्ले असे तर यावर्षी पावसाने सगळे भरून गेले ते. आता ते पाणी तिथेच भिजणार तिथेच मुरणार. फक्त दोघांनी काम केले ते बघा. हो ना रमेश खरमटे नावाचे फेसबुकला सर्च केल्या ना भेटेल तुम्हाला.
रमेश खरमटे ओके हां हां हां हां.
जवळजवळ एक वर्ष ते अ रोज ते खड्डे खांदात होते तर दोनशे खड्डे खाले त्यांनी आख्ख्या डोंगरावर. उतारावर उतारावर असे आणि म तेे दाखवत होते. पाण्याने गच्च भरलेले खड्डे तर इतकं छान वाटलं ना.
अरे वा.
आमच्या कष्टाच चिज झालं आणि त्यांनी झाडं पण लावली तिथे. पण ते पाणी मुळात मुरत मुरत त्या डोंगरातच राहणार ते पाणी मग आता.
अरे वा मग मला त्यांचा नंबर द्या मला.
नंबर हा बघते मी असेल त्या
मला पर्सनलला आपण बोलू त्याच्याविषयी मग ममी ब मी पण बघते त्यांचं हो की नाही आजुन तुम्ही आता. गा कुठे कुठे काम करणार आहे, आता नगरचं झालं, मग अजून काही ठरलेली गावं आहेत का?
हा आता रायगडमध्ये मंडनगडला एक जायचंय. तिथून अ गोव्याजवळ कुठलं तरी गाव आहे, अजून त्यांनी आम्हाला पूर्ण डिटेल्स नाही सांगितले. ते म्हणाले फक्त अखेर बॅनर घेऊन या तुम्ही, आम्ही आम्ही सगळं कर तुम्ही फक्त बॅनर घेऊन या, जेवढे लोकं यायचे तेवढे या, आणि तुमच्या हस्ते फक्त झाडे लावू. असे पण काय काय चांगले लोकं आहेत की, तुम्ही फक्त आम्हाला प्रोत्साहन द्यायला या, सपोर्ट करायला या असं बरं वाटतंय मग, हम्म.
मॅडम पण रायगड तर चांगला म्हणजे कृषी संपन्न देश वाटतो मला, अ देश नाही सॉरी गाव वाट तं माझं, पण मग तिथं
ते अ, एक आहे ते जाधव सर म्हणून मुंबईतच राहतात ते. तर त्यांनी तिथे त्यांना पर्यटन हे करायचंय, तर मग जंगली झाडं आहेत तिथे भरपूर, म म्हणल असुद्या जंगली झाडं पण असू द्या जिथे मोकळी जागा झाले, असेल तिथे हे करा तुम्ही आणि मग अजून कुठल्या लो वृक्षांची लागवड करायची का, तर मग त्यांना निवडून दिलेत आपण झाडं. तर ती झाडं ती आणून मग अ लिंब कडुलिंब, कारण कोकणात कडुलिंब दिसतच नाहीये कुठं.
ओ हा.
पिंपल आणि वड शक्यतो टाळले आपण. कडुलिंब, चिंच, जांभुळ आणि तिकडे कुंभा नावाचं एक वनस्पती ते. वृक्ष कुंभा हा, ते पण सांगितले त्यांना हिरडा, बेहडा औषधी वनस्पती जास्त सांगितल्या, कारण म्हणला तुम्ही घराच्या भोवती लावणार तर, मोठ मोठी झाडे लावून नाही चालणार. तर अशा औष वनस्पती लावा तिकडे सीताफळ, रामफळ अजून ह्या वेली सगळ्या, अ पॅशन फ्रूटची वेल
आणि घराच्या आवरात ड्रॅगन फ्रूट वगैरे सगळं लावा म्हणलं फुलं, आणि फुल झाडं जास्त लाव लावणार आहेत ते, कारण तिथे मधमाशी पालन करायला ते आम्ही बॉक्स ठेवणार आहोत. म्हणजे सगळ्यातून सगळं. मधमाशा असेल तर मग अ झाडांचं बीजकरण वाढतं ना? या फुला त्या फुलावर, मग ते झाडांचं फळधारणा वाढते मग असं.
हो, पण तुम्हाला वाटतं हे ड्रॅगन फ्रूट वगैरे हे झाड आहे हे अ चायनीज आहेत माझ्या माहितीप्रमाणे, ते भारतात नीट हे होऊ शकतील का?
येतात ना, एका मुलाने किती छान शेती केली. अ युट्यूब ला आहे बघा. काय त्याचं नाव आहे? तो आता राजकारणावर पण बोलतो खूप.
हो का, हा हा भरपूर लोक आता राज, हो का?
गणेश अ साबळे, गणेश साबळे नाव त्यानं ड्रॅगन फ्रूटची इतकी सुंदर शेती केली, आणि पेरू लागवडंए काय ता झाडाला, दहा दहा बारा बारा किलो पेरून निघतायत. फांद्या गच्च रगडलेल्या, तरुण पोरात आता उतरतायत शेतीमध्ये, ते बरं वाटते. हॅलो! आवाज येतोय?
हॅलो! हां बोला ना.
हा, मधेच गेलेला आवाज.
हो, अजून दोन तीन मिनटं आहेत आपल्याकडे.
स्क्रीन ब्लॅंक होते ना त्याच्यामुळे ते बघ
नाही नेटवर्क इश्यू सध्या खूप येत आहेत, कॉलड्रॉप वगैरे. त्याच्यामुळे बाकी
आणि ते वाचत पण होते ना मी म, असं होते तसं होते त्यात मला क करायला वेळच नव्हता मिळत, मनस्थिती नव्हती तशी. आणि मगं कुठे बाहेर जाऊन तरी कुठे बोलणार रस्त्यावर तर आवाज असतोच.
हो, ते. आहेत, नाही, चांगलं काम करताय पण मॅडम तुम्ही, एवढं सगळं साम भाळून आणि लोकांसाठी काम करन म्हणजे एकतर त्याला पण इच्छा लागते. हम्म.
लागते छने आता कसं मोकळा वेळ मिळतोय, म्हंटलं आहे आपल्या तर माणसं जन्मतात मरतात, काहीतरी करून मराव ना असं वाटत, मला पण आमचे सर म्हणतात.
हम्म.
हे तर आहेच आहे, पण आम्ही रात्रनदिवस धावपळ पथक नावाच्या ग्रुपवर जागे असतो मदत ग्रुपवर. अँम्बुलन्स द्या कुणाला रक्त लागलं कुणाला कुठल्या डॉक्टरचा सल्ला पाहिजे. म आमचे डॉक्टर त्यांना फ्री मध्ये सल्ला देतात वकील देतात आपले, तुम्हाला अक्षर मानूच पूर्ण पुस्तकच पाठवते.
येस प्लीज पाठवा ना, खूप इंटरेस्टिंग खूप काय काय म्हणजे नवीन नवीन ऐकायला मिळतय मला.
हो ना, आणि असं आम्ही करतोय तरी रिस्पॉन्स नाही बरं का लोक, देत.
हो ना नाही नाही मिळेल ना.
आता आम्हाला आर्थिक मदत करावी, अरे म्हटलं आम्हीच आमच्या खिशातून पैसे घालून करते समाज तुम्हाला आर्थिक मदत कुठून करणार.
हो ते आहे.
तेवढं सोडून काही सांगा तुम्हाला कुठला जज पाहिजे कुठला वकील पाहिजे. आम्ही त्यांना तुम्हाला कमी किमतीत करायला सांगू.
हम्म हम्म हम्म नाही चांगलं आहे ना. हम्म नाही ते माझ भावाच आहे. ये दादा एकच मिनट हं.
हा हा घरात वाजतोय न.
हा हा. काही नाही काही नाही, बोला ना तुम्ही?
हा हा चालते ना, हे सगळं पाठवते तुम्हाला म सगळं तुम्हाला एक्झॅटली कल्पना येईल. आणि ह्या झाडाच संमेलनच निवेदन पण पाठवते यायचं असल तर या तुम्ही. भरपूर लोक. इतका धिंगाणा असतो,
अ, मी बघते, मी अक्षय मानूचं नाव ऐकलंय, म तुम्ही पाठवा मला. म आपण बघू हाय की नाही, छान काम करताय पण आरोग्यामध्ये. हवामान सगळंच.
सगळं शिक्षण सगळं सगळं सगळं, नव्वद विभाग आहेत नव्वद.
तरी ऐकलं होतं मी मागे पण.
सगळं सगळं आहे, ते पी डी एफच पाठवते तुम्हाला. नव्वद भागांची.
हो.
निवांत वाचून घ्या मग कधीे वेळ मिळेल
हा म तुम्ही मुंबईच्या ग्रुपमध्ये आहे का? काय अस राज्य ग्रुप वगैरे तुमचं, अच्छा!
महाराष्ट्र परत, महाराष्ट्राबाहेर पण झारखंड, उत्तराखंड. आता सचिव म्हटल्यानंतर सगळीकडे टाकलं ना गुरुजीनी मला.
प्रदेश सचिव आहे पूर्णच, हां.
हो हो हो हो आणि कारण तेनि खाय. पडीचं काम सगळ कराव लागत ना. पण सचिव पद लय महागात पडले मला. आधी कार्यकर्ता होते बरे होते. सगळ्या नोंदी ठेवाव्या लागतात.
हा पण नाही. मॅडम काही ना काही करत राहाव. काही काम बसून पण हा मग काय चांगलं काम करताय. झालाय आपला वेळ. पूर्ण थांबायचं का आपण.
झालं ना. ओके हां हा. ओके छान वाटलं.
छान वाटलं बोलून.
हा पर्सनली पण राहू. कॉन्टॅक्ट मध्ये, ओके ओके बाय बाय बाय हां हां.